हॅलो, हा बोला की,
हा माझा आवाज येतो ये का?
ते बोला.
हा काही नाही
गाय गाय हॅलो,
हा कशी है बरीहईस?
हाई कि तुम्ही?
हो मी पण मी थोडस तुला म्हणजे दैनंदिन जीवनात - मी पण थोडंस बोलणार तर हे, -
हा हा बोला की बोला कि बोला.
हा आता दैनंदिन जीवन म्हणजे काय आपण ते सकाळी उठ सकाळी लवकर म्हणजे म्हणजे ज्या सवयी किंवा काम की आपण काम कर म्हजे अं अ अंघोळ जेवण हे जे आहे म्हणजे हे दिवसभर आपलं त्या म्हणजे त्या गोष्टी जीवनाला दैन जीवनास म्हणतात.
हा हा.
ते आ आता जर विद्यार्थ्यांचं दैनंदिन जीवन घेतलं तर विद्यार्थ्यांच कसलं सकाळी लवकर उठून
हं.
परत अभ्यास शाळेतलं काय असेल ते
हां.
आल्यानंतर खळतात
हां.
अभ्यास करतात. हे मुलांच झालं आता आपण आपलं म्हणजे आपण जे नेह णे जगतो किंवा धावपळे आता किती धावपळ हाय किंवा चालताना वाजतो. याचं उपाय जगात अ कसं आपल्याला म्हजे थोडंफार काय सा दे हाय ना हे म्हणजे आपण सकाळ अं ते थकवा वगैरे प्रवेश हो ना म्हणजे कण कंटाळ
होय बरोबर हाय
ह त्यामुळं
तुमच जरा आवाज त म्हणजे तटत तटत यायला लागलाय स्पष्ट येत नाही आवाज.
स्पष्ट येत नाई का?
हा नाई येत म्हणजे फक्त एक दोन तीन पहिले वाक्य श म्हणजे शब्द स्पष्ट येतात बाकी काहीच येत नाय स्पष्ट ऐकू.
हो का आता येतय का?
हा येतोय बगा.
नंदीन जेवाय वगैरे घेतलं तर त्यांच कस गाडीत वगैरे जाणं विद्यार्
तुला पण तुला पण खेळायला
त्या शाळा किंवा खेळण्या कामाच कामा मग कामावर हम
आणि त्यामुळं कसा
ते का येते
त्या ह्याच्यावर असते आणि आपलं कस म्हणजे जेवण कसे सकाळी लवकर होते अ लगेच तिथून परत आपले काय असतील तेी घरातील कामे हे ते हे सगळं कर पणा पण म्हणजे कुठ तरी आपल्याला पण जास्त ताण तणत की बाबा आपल्याला काम करायचंय हे करायचंय त्यासाठी अ थोडस भेटणे वाटण्यासाठी योग माझं दैनंदिनी आणि
हे व्यायाम कर योगा करते कस फ्रेश वाटत त्यानंतर मग माझे काय असेल ते अंघोळ सगळं आवरते
हा
नाश्ता करते नाश्ता पण माझा असं म्हणजे हे नसतो असं मोड आलेली कडधान्य किंवा हे पौष्टिक नाश्ता असतो तो नाश्ता त्या तो केल्यानंतर पुन्हा म अ म्हणजे काय असेल ते जेवण वगैरे बन व म्हणजे चपाती किंवा एखाद हे आणि मी जॉबला असल्यामुळें अ ज चपाती भाजी घेऊन अ जॉब वर जाते मग ते धावपळ म्हणून तिथून आल्यानंतर दिवसभर म्हणजे ऑफिस काम झाल्यानंतर मी घरी आल्यानंतर फार कंटाळा येतो मला त्यांच्यामुळे मी जास्त काही संध्याकाळी करत नाही थोडस परत म्हणजे फ्रेश वगैरे होते आणि त्यानंतर त जरा असं फिरून येते आहे
हा
त्यानंतर काय असते ते स्वयंपाक वगैरे करते आणि म्हणजे मला सकाळी लवकर उठून ऑफिसला जायचं असतं ना त्यामुळे मी लवकर झोपतो कारण आपल्याला सात म्हणजे आपल्याला प्रेशर हे राहण्यासाठी म्हणजे कसं आज कालचं कसं इंटरनेट वगैरेच म्हणजे जे हे जग चालू आहे ना मग मुलं आणि म्हणजे आपण कस मोबाईल वगैरे बघत बसतो त्यामुळं टाईमपास म्हणजे टाईमपास होत आणि त्यातून डोळ्यांना पण त्रास वगैरे होत त्या जे लाईट येते ते डोळे खराब करतात त्यामुळे मी म्हणजे जास्त असं मोबाईल वगैरे बघत नाही आणि मला सकाळी कामाला पण जावं लागतं त्यामुळे लवकर झोपते आणि लवकर आपल्या त्यामुळे आम्ही लवकरच झोपतो
हा हा
ह मला पण ना म्हणज तुझ म्हणजे
काय का कावला
तुझं दैनंदिन जीवन कसं आहे तू काही सांगू शकशील का मला
हा म्हणजे आम्ही कस आता आमच्याकडे जरा मी खेडेगाव मध्ये राहतो ना हम् म खेडेगावमध्ये सकाळी आमच्याकडे पाच ते सहा पाच पर्यंत आम्ही सगळे म्हणजे उठ तत सगळे घरातले मग आमच्या कशा एक आठ म्हशी आहेत ना मग त्यांचं शेण वगैरे काढायचं त्यांना पाणी वगैरे मग त्यानंतर दूध काढायचं मग ते दूध नऊन मग माझे सासरे जाऊन डेरीमध्ये घालून येतात दूध मग काय काय लोक आमच्या घरला पण येतात म्हणजे न्यायला दूध न्यायला येतात मग ते का आवरलं की मग तेथून पुढ मग मी काय असं म्हणजे जॉब वगैरे करत नाही घरातच असते मग आंघोळ वगैरे झाली की नाश्ता बन खप मग मु मुलगी आहे म्हझी छोटी मग तिला नाश्ता वगैरे देऊन मग शाळेला पाठवायचं
मग घरातली उरलेली सग भांडी मग ती करून झाल्यावर म जरा थोड थड्या वेळासाठीठी शेताकडे जाते म शेताकडे जाऊन आल्यानंतर न मग अ म एक तास वर का होईना म्हणजे श म्हणजे नजर इतडे फिरवून यायची म्हणजे घराच्या जरा जूलाच ना शेत आच खूप लांबपण आहे हा मग नाश्ता वगैरे करून मग शेताकडे जाऊन आलं की मग
होय हो मग जेवण वेग वरे बनवायच दुपारच आणि मग जेवण वग वगैरे करून झाल्यावर मग दुपारी थोडीशी विश्रांती घ घ्यायची आणि मग पुणाच्या तीन चार वाजचा उठून फ्रेश वगैरे होऊन मग गाणी परत एक दू दूध काढतात आमचे सासरे दूध काढतात आणि मग परत डेअरीला घालून येतात मग तिथन आणि परत जेवणाची तयारी करायची मग मुलगी इे स्कूल शाळेत न मग तिला परत कायत खायला वगैरे द्यायचं तिचा एक तासभर अभ्यास घ्यायचा म्हणजे आणि परत मग संध्याकाळचं जेवण वगैरे बनवायचं आणि मग जेवण वगैरे करून आमच्या त झोपा एक दहा साडे दहा पर्यंत वाचत
ह
असं म्हण माझं दैनंदिन जीवन आहे मग त्या तुम्ही आता सांगितलं की तुम्ही कस योगा वगैरे करता फ्रेश वगैरे राहण्यासाठी मग तसं आम्ही काय म्हणजे आम्हाला वेळ मिळत नाही ना योगा वगैरे मग तुम्ही कोणकोणती योगा करता
ह मी सूर्य नमस्कार म्हणजे जास्त नाही करत आपलं जे मला म्हणजे सोप सोप वाटत तेच करते मी हा सूर्यन नमस्कार तेवढेच करते कारण मला जास्त येत नाही ना
म्हणजे एक म्हणजे झोप म्हणजे आपला दिवसभराचा कंटाळा जाण्यासाठी किंवा पुढे फ्रेश राहण्यासाठी तेवचे तुम्ही तास अर्धा तासून करता का
हा हो करते कारण कस फ्रेश पण आणि दिवस चांगला जातो ना म्हणजे व त्यामुळं आपण तसं बघाय गेल म्हणजे अ आपलं दैनंदिन जीवन कसं एक एकदम म्हणजे आपण रोज काम करा म्हणजे म्हणजे रोज कामाच हे तेथण असतो नंतर म्हणजे घरात पण आणि रोज घरातलं पण करणं करायचं काम हे दगद ग जास्त असते ना त्याच्यामुळेन ते केल्यानंतर आपल्याला वेळच मिळत नाही त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढून थोडातरी करणं गरजेच आहे आता आपलं दैनंदिन जीवन हा आपल्या भविष्याचा पाय आहे आपण रोज कसे जगतो आणि आणि काय शिक तो यावर त्याच व्यक्तिमत्व म्हणजे अवलंबून असत आणि आपलं जीवन कस रोजच्या नवीन नवीन आव्हान बरलेला असत
होय होय बरोबर आहे की
करून म्हणजे व्यायाम योग्य त आहार खाण पिन पालेभाजी फळ फळ हे ते सगळ म्हण आपण हे जीवण आनंदान जगलं पाहिजे
हो हो बरोबर आहे बरोबर आहे
माझं एवढं म्हणजे ऐकून घेतलं त्याबद्दल मी
ठीक आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू